हॅलो
हॅलो काय करते ग
नाश त्या चल नाश्ता करायला येल.
एवढ्या लवकर
आवाज आहे का अं
येतोय आता चांगला हवा
मेला ब तुकार का
हा
आवाज येत नव्हता ना म्हणून तर विचारलं म्हटल काय झालं असं. हमम हो आला. काय करतय तू हा
का नाहीली
हो हममम
बसलीय
ह आज जेवन नाही करतेय का आज मला गावाला येणार का.
काय करायचं ते येऊ का
येिऊन जा ना
तो काय काम करशील.
माझ काही नाही त्याच्यामुळे तू तुला बोलवत आहे.
प आता कशावर येू धप धप धप
बरे तुझ मोठा आहे. त्याला
हा हा
तुझ्या मुलग सोबत आहे म्हटल.
गेले ते काम कामाला गेले ना हा इथं दुधकड्याला बांधकामाला जातो. कत्ता
वा तुझा मलगा पण मोठा झाला. का मग कामासाठी जायला लागला.
हम मग काय करायचं? घरी पण दिवसभर फिरतात.
हा मोबाईल पण बघतो ना, तुझी रागवत होती त्या दिवशी. मोबाईलच बघत असतो म्हणे तर मग आतं काय ग बाई, तसच असतं ना.
नाही मला मोबाईलच भेटत नाही तो घरी राहायला का, आणि आलाका लगेच रागे भरून जातो, उउउ करून जातो.
मग तुझ तरी असं तोंड फुलून बसतो, माझ तर डायरेक्ट शिव्या घालतो मला.
हहह काय स्वयंपाक केला तुने?
केली भाकरी बाजरीची
हो
पोळ्या केल्या होत्या पणू साठी ते म्हणे मला पोळ्याच खायच्याय, लगेच पोळ्या बनवल्या त्याच्यामध्ये तरी लेट झाली.
केला का बाई कॉल कोणाला का नाही?
हा
कॉल केला होता, काही खाल्लं का नाही?
स्वयंपाक कराया लागतो. तो कुठे लावला म्हटल रिलॅक्स फोन लावेल पण बरं झालं तूझा लावला गेला. नाहीत काल तिथंच लावला होता ना, आपण आपलं कन्फर्म झाल होत ना, लावता येतय इकडत आहे असं.
हा नाहीय म्ह न तर नाही लावला का तुम्ही कोणाला? स
नाही मी नाही लावला, मला रात्री सुमित्राचा, धन्वंतीचा आला होता. पण धनवंती आलेल्या नाही, साध्या कॉलवररती आला होता फोन.
नाही आणि सुमित्रा का?
सुमित्राच चालू आहे.
चालू आहे, मग बोलले होते तुम्ही दहा मिनिटं
नाही ग बाई माझ्यासोबत नाही बोलली होती ती, अंजली सोबत ती, अ लंगडीची अंजली आणि नवा नगरवाली अंजली यांच्या सोबत बात केली तिने तिथ रात्री काय म्हणत होती? भरती ताई म्हणे दहा मिनटं पण ना इतकं लांब होऊन जात म्हणे दहा मिनिटं लवकर होतच नाही म्हणे असं बोलत होती म्हटलं काय माहिती म्हटलं आपण तर एक ते दीड तास प म्हटलं जास्तीच बात. करून घेतो ना मोबाईल वरती. हा म्हणे पण तीथ कडतच नाही म्हणे वेळ. लवकर निघत नाही म्हणे असं बोलत होती.
नाही. पण आपण बोलल ना आपण तु आणि मी आपलं चालू राहतो. आपल्याला आता वेळ पडणार नाही त्या अशा अ व्यक्ती सोबत जर बोल वेळच होत नाही.
पण तरी पण ना ती लंगडीची अंजलीची काय ती बिनओळखीची आहे का? थोडकीच हाय ना!
मं त्यांचं त्यांचं खटक. पायजे ना..
हा, नवानगरवाली पण तिचे ओळखीचीच आहे म्हणे. ना!
हा. हा, न मं ते, ते सोबत. काम करता येत नाय. मग आता आपन कसे जूने सी आर पी, आपन एकमेकांना ओळखतो. तसं त्यांचं पन झालेलं हाय तं मं व्हायला पायजे न!
ते ना, मं बातचीत तर करत असतात ना! मं लवकर वेळ नाय निघत म्हणे, असं बोलत होती ती म्हटल मला पन नाय माहिती पन याच्यामुळे ना. चार्जिंग पण खूप संपत. ते असं वाटतय. आं... डाटाच तं नाय माहिती. त्याने बघितला आता बघू तसं.
डाटा बंद करून बोलू का? डाटा. चालू राहूदे.
कस काय? चालू राहील.
हा, तेच ना. कालच बोलत होती ती चार्जिंग पन जाईल म्हणे, आणि एम बी पन आं डाटा पन जाईल म्हणे.
कोण बोलत होती? सुमित्रा?
सुमित्रा.
हा चार्जिंग तर संपत. तू होती माझी पण ना बघ. किती मी इथून शंभर करून गेली होती, आनी ऑफिसला पोचली तेव्हा, नव्यानव होती, मं नंतर मंग डायरेक्ट सेट वर आली होती आनी. काहीच नाही केलं आपण ऍप डाउनलोड केल होत. आणि.. नी. हं.. अं तितकंच ना, ते फार्म वैगरे भरले. म्हनजे ते पन अं.. काय ते ऑपशन होते तेच भरले होते. त्याच्याईतर काय काम केल होत? काईच नाय ना. मं तरीपन इत कि लवकर चार्जिंग सपंली होती. मग काय करनार?
कस काय ये? ते लवकर टाइमस् संपत नई, मग आप लगेच पाच मिन्ट होऊन गेली की
हा तेच ना, पण दहा मिन्ट का ती बघतच होती, त्याच्यामुळे झालं तसं ते मला पण नई माहिती, कन्फर्म काय आहे, काय नई मी काय म्हणाली तुला, काल त्यांच्यासोबत आली होती लंगडी सुमित्रा, अंजली आणि ही अनिता म्हटलं आपण विचारी म्हणजे ते तिघं तू पा, अ चार आणि कोकिळा ताई सहा आणि ते बघ अंजली, सुमित्रा अनिता, तू, मी आणि कोकिताई अस सहा जण मिळून, एक दिवसाला आपण सहा जणांना आणि ते चार जणांना पण कॉल केला ना आपण
हा.
चार जणांना करू जाऊ दे, मंग आज हे केलंय मग त्याच्यातले आज बात करू, आज आपण दोघींच झालं. म तुझ झाल ला मला पण लावावा लागेल, मंग नंतर काय, तू लगेच दु ताईला लाव, लगेच सुमित्राला ला सुमित्राला, अंजली, निता आणि त्या सोबत लाव हा फोन, मग ते झालं की मंग कोकी ताई उरते. आणि अनिता उरतेत तुज्या आदी अ आज झालं की पर म्हणजे उद्या मंग त्यांना लाव, दोघिंना आणि दोघिंना आजच्या ज्या दोन झालेल्या आहेत त्यांना नंतरच्या लाव, असं करून चार चार चार चार जण चार जणी दहा दहा मिनिटं बात करून घ्यायची, काय पण
कांशी बरोबरये
हा वेळ त काढाव म्हणजे आपल्याला ना ते काम करायचंय.
म नुस्त बोलाय च देना काय, फोन लावून आपण काय आ आपलं काम थोडं थोडं म्हणजे आवाज नई यायला पाहिजेल, तशी शांतता पाहिजेल काम करत गेलो का आपण, आपण करू शकतो ना
काय बोल्ले तुम्ही? हे नाही का आपण जितके कॉल करू ना तेव्हा पैसे मिळतील आणि याच्या इतीरीक काम पण मिळणारे असं बोलले ना
तेच ना मग, आता ते पयलं बोल कशे बोल तायेत काय ते कळ, ते बघता येत ते, त्याच्यानंन केल्यानुसार काम पण देऊ शकता ना ते
हा ते पण आहे, रोजच्या रोज राणार तशी शिकून जाऊ आपण पण त्यानुसार होती पण ना मुरार दादा असता म्हटलं ते रागवता म्हणून लावला होता.
नाही बरं केलं म म्हणून मी आता लावलं ते निघालेच
ह् म्हटलं लावू की नाही लावूनत कन्फर्म करण्यासाठी तुला लावणार होती म्हटलं दुसरं कोणे माझं
हेच तर मग मी पण ना लावलं तर मग दुपारी नाही तर मग रात्री लावल असत.
रागवतील असं म्हणून जाऊ दे म्हटलं.
हम्म काय नाही तसं
हा दुसरं काय नाही मुरार दादांना जीव घाबरतो.
म्हणूनच मी पण आता स्नेहल ताईचा फोन आलेला होता, तिला ऍप डाऊनलोड कर करून द्याव लागेल तिच्या जवळ पण बोलणं होत राहत.
हम्म.
बोलणं होत राहतं म्हटलं आपल्याला वेळ राहिला काय नाही मग बोलू शकत. पण ते कामात मोबाईलकडे मोबाईल मध्ये न बघायला पाहिजे बघण्यासाठी का त्यांचा जीव त्यांना कंटाळा येतो.
हा बघायला दिलं तर चांगलं असं
बघ आता चांगलं नाही दिलं तर बस. वाईटच
वाईट हा दिसत आहे मग ह् आता पण मला तुझे दादा रागून गेले, म्हणे काम बिम करत जा ना म्हणून. मला चांगले म्हटला. डबा द्यायला गेले कधीचा स्वयंपाक झाला होता. खायला बसली तर लगेच म्हंटली मध्येच काम हाय.
हम.
त्याच्यामुळे म्हटलं जाऊदे तिकडे येशील का खरा बघ ना वेळ भेटेल ते होईन जाणार तुझ काम पण.
हा ग बाई बाकी जे मा ज अजून भरायचं.
मी तर करून घेतलं. मला आएब्रो पण करायचंय येशील तर बर होईल. हा.
मोटर सायकल बघते मग जर भेटले ना, मी सोडायला लावते कोणाला पण मग येते.
हा तेच ना हा ते तर आहे आता आता हे कॉलेज चालू होतो तोपर्यंत हे नाटक राहत तुला माहिती ते का ती पण बाद झालेली नाही गेली. इकडे नाहीये पण ती पण कधी फोन लावत पण नाही ती
काय नाही होते बघ ना दहा मिनिटामध्ये लगे को कट करायचंय का नऊ जणात एवढ्यातच आपलं बघ
चाल ग हा कट करून दें आणि फार्म पण भरून घे चालल ह
रद्द रद्द नावा आलं ते करू काय?
आ